नड मन चाले समज
हा हाव.
काय. काय करते. तुमच्याकडे कसली भाजी खाता?
सोयाबीन चिल्ली खाता, आमच्याकडे.
ह. अ.
आमच्याकडे, पनीर भाजी खाता.
कशी बनवता?, पनीर भाजी.
पनीरने
सांगू शकता का? थोडी.
काय?
पनीर भाजी कशी करता? सांगता का? म्हटलं.
नाही ती भाजी मी नाही करत, माझे घरचे, मला करून देतात.
हो पण थोड, असं म्हणजे, कशी बनवत असं?
कशी बनवता? मी तुम्हाला युट्यूब करन सांगतो.
हम्म. आमच्याकडे पण, भाजी बनवतो आम्ही. पनीरची. आमचे म्हणजे, बनवण्याची पद्धत वेगळीये. तुमच्याकडे, काय प्रख्यातीये, म्हणजे असं.
हॅलो.
हॅलो.
हा, तुम्ही जेवण काय बनवलेलंय?
आम्ही आणि अ खिचडी बनवली.
खिचडी कसं काय बनते. ते
तांदूळ पाणी उकळलं का.
हो ह
खिचडी किंवा पाती करायची.
काय?
हा.
हा आमच्याकडे पण बघणच म्हटलं.
असं एक आज.
तुमचा आवाज अटकतोय ना अ
पाऊस कसा आहे म्हटलं.
बोलणार काही. मात्र आवाज येतोय मला.
नाही तुमचं नीट येत नाही मावशी आटकून आटकून येतय असं पावसाळ्याच वाटतं.
मला तर तीमचा आवाज येतोय.
तुम्ही कुठे राहता?
पाऊस आहे का तुमच्याकडे?
हा एकदम चांगले आहे तर एकदम जोरात.
कडे रात्रभृ होता काल. दुपारपर्यंत पण होता पण आता बंद आहे.
चांगली गोष्ट आहे पाणी घ्यायला पाहिजे.
हो ना यायला पाहि रे ना. पाणी पाणी सगळ चांला वाटतो. हशा
पण आमच्यासाठी बरं नाही असतं पाणी.
आह.
आमच्या साठी बरं नाही असत पाणी.
आमच्यासाठी तर बरं असतं.
नाही मी थोडा खेळाडू आहे ना. मी एक प्लेयर आहे खेळाडू.
असं आहे का.
मग पूर्ण ग्राउंड बल्लेबल्ले होऊन जाता मग खेळता नाही येत कुठे जाऊन सण.
हा.
घरी बसलेल राहतो मग दिवसभर..
आशय का. हम्म आम्ही काही नाही आम्ही भाजी कशी करता ते कसं करता. हेच आहे आमचं वालं. नमच्या काय मग अजून काय चाललं.
काय नाही मी म्हणजे अभ्यास करतोय सध्या बारावी ते.
असशं आहे का.
बारावीतने सॉरी
हो मी शेतात जाते
काय काम करता मावशी तुम्ही शेतात
सतात काय नाही पावसाळ्यात निंदायचं असत कपाशी लावायचं असत
आणि म्हणजे किती शेती आहे तुमची
आमची शेती चार बिघा
काय क लाय त तुम्ही शेतात
आता पाऊस पडला उशीिरा त्याच्यामुळे अजून पेरणी बाकी
अससं
हम्म तुमच्याकडे पण आहे का शेती
नाही आमच्याकडे काहीच नाही
नाही का
नाही काहीच नाही
हा अजून काय काय
तुमचा व्यवसाय तुमचा व्यवसाय वगैरे सांग काहीतरी
व्यवसाय व्यवसायाबद्दल काय नाही आम्ही घरातच शिवणकाम करते या वस्तू असतात तोरण वगैरे असं बनवते शेतात कामाला जाते
मग हे तोरण वगैरेचे तुम्हाला पैसे भेटत का असंच म्हणजे स्वतः साडी बघत
स्वतः सा करायचं ना
म्हणजे कोणी काही तुम्हाला सांगितलं तेव्हा बनवून नाही देत का मग त्यांना
बनवतो ना तेव्हा पण कोणी सांगितलं तर अच्छा पण त्याला मटेरियल कसं जास्त लागत वस्तू बनवायला असं वस्तू लागत ना दोरे ते सगळं लागत अचछा
अ
जसं शेतीचेच काम असतात आमच्याकडे
अ्
का मग अजून काय नवीन विशयष तुमच्याकडे
आमच्याकडे काहीच नाही आमच्याकडे नॉर्मल थोडं फारच पाऊस वगैरे तुमच्याकडे जास्त आहे का म्हणजे एकदम
आता सुरुवात झाली
आत्ता सुरुवात झाली का हॅलो,
आता सुरुवात झाली.
हा नाही आमच्या एक इकड म्हणजे चांगला पाणी येत आहे पण फक्त आज नाही आहे.
आमच्याकडे पण आज नाही आहे ना दुपारपर्यंत होता काल रात्रभर होता.
असं आहे का.
हो. अम्छ
आणि तुम्ही कुठं फिराय वगैरय म्हणजे इच्छुक राहताय काहीच नाही घरी घरातच राहता.
शत
अ
अशा
कॉल अटकतोय मावशी
आज अटकतोय
हा
मला तर येतोय तुमचा आवाज क्लिअर येतोय मला
काय माहिती मग म्हणजे माझे काही प्रॉब्लेम
तुमच्याकडे म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असेल असं काहीतरी काहीतरी अडचण येत असेल असं आता तर ऐकून नाहीय ते च